हॅलो!
होय का आता गेम खेळायला लागलय त्याच्यात पोटी बॉल पकडायचे राहतात ताला इवल करायचे राहता मग तेव पोके मोन आहे ना आपल्याला दुसर्या मी जवलो आहे ना मी शेवघायची भाजी
हा का?
तुम्ही कुठून बोलताय? तुम्हाला कोणची सिरियल आवडती?
मला देव माणूस
देव माणुस आवडते तुम्हाला अजून दोन नंबरला कोणच आवडत मग?
हे ते काय ते सकाळी लागत ते‌ तारीनी
आणि स्टारनस तर हे चॅनल आहे
तारे नी तारे नी
तारीणी आणि मग क्रिकेट कोण बघता तुमच्या घरात?
पप्पा बघता का क्रिकेट बर आणि मग? काम कोण करत?
पार्थची मम्मी
अन तुमच्या घरात एखादी पोरगी आहे का मगं?
मायला मायला त
काय नाव आहे तिच?
नित्या बोरफे.
ती काय करतील?
काही दिवस करते रात दादा बरोबर
घरात कोण कोण असतयं तुमच्या?
पात पप
हा, का?
एडोडस मध्ये रेमा रेखा जया सुषमा कोणच्या आवडते चौकांमधला ह
हम्. पुढ रेखा कष््या
हा कोण आवडत हो चौघांमधन? -
एक म
सुष्मा ती चिनी हो बाई चिनी
ज दया
हा जया आवडती का?
ह आल झोपाची तयारी हम्.
कशाची तयारी?
झोपायची.
एवढं लवकर कोणी झोपतं का??
हा झोपायची तयारी करतो, झोपायची-
पण एवढं लवकर?
हा. आ रात्री दिडला झोपता का? अकराला रा
सकाळ चा आकराला?
ह,
एवढं लेट का बरं?
मामसरला बघत
एवढं, शिर ला आणि मग दिवसभर काय करता?
ग बस.
काय काम करता?
करायच तर कायतर उद्या. काहीतरी करायचं, फिरायच, पाळायच- हम.
माझ्या मम्मी जवळ द्या बरं फोन.
धर, धर गं मम्मी. केला अब्याऽऽ
ते म, तुम्ही बोला, तुम्ही फोन केला तर. हॅलो?
सु क
हा, हा, नाही, नाही. बरोबर, बरोबर.
मा
काय खालं?
काही नाही, इकडे डान्स बघायला आलो होतो- काय,?
ब होता. बोल, कोणता टाम वगैर आता.
त, आमच्या टीव्ही वर चालू य,, घर मजबूती बने गा हा डान्सऽऽ
ह, अंऽपाहिलं का मग?
नाही चालू आहे. त्या बगा गांण आय का. टिटिटिटि
नवी काढली ना,, त्याच्यातून,, गोळ्यांची. मग. हा, हा, रऊ शिरा घ्या. बोला, होमिओपॅथऽऽ
काय?
हम्. नेल्यावर बे का अस, नेल्यावर पण दिसतेऽऽ कोड वशे तरेऽ काय का? अभ्यास केला का तू? होय,, काहीच अभ्यास नाहीऽऽ
संस्कृतचा करा ना. हम्म. ते चित्र चिटकून त्याचे नाम लिहायचे होते. झाल मी लागे पुढ दरी चितूर चिटकावून त्याच्या नाव लयचे होते फक्तऽ आ मगं.
काल पाय टाकला माझ ओठोवरीऽ आणि पाय टाकला बरोबर,, कोणता पाय टाकला, तिगड अशी तोड होती, तोंडऽऽ पण इथ का आमला न लक्ष रुपये वर सांग रूमला. जितेंद्रने कोणता पाय टाकला हा
काय झालं
पडली
मग तुम्हाला लागला का काही मग कोणाला लागलं
पप्पाला
हा का मग नित्याला मारलं का आ हॅलो मग थोडा आवाज काढा मग तुमचा
नाही थोडा आवाजात बोलायच
ह मग आम्हाला ऐकू येत नाही ना थोडासा
साडे दहा
ह
साडे सात का नाही ठेवला सरानी
नाही ठेवलं उद्या पोरझोपायच आहे पोरांना त्यांचे डोळे खराब राहिले नाही झोप पूर्ण नाही होऊन
टीव्ही नाही तर मोबाईल
अरे एक जणानी बोला तीन जण बोलताय गुम गुम गुम गुम आवाज घुमू राहायला
हम् हम हम् बर पायावर पाय देऊन. कर.
का? शंभर चक्करा मारताय.
आता तुम्ही या सिरीयसली बोला थोडस. गुड तो एक काम करो तुरंत सर्वे शरू करवा सर साथ म हम एक अपॉइंट कर होती त फॉरन इंटरव्यू अरेज कर. त सारी की सारी फाईल सोहन कपडी. तडप तडप कर मरेगा प्रसााद तुम कुच सोच रहे हो नाही सर झाल्या असेल पंचवीस हॅलो बात करणी है एकच जरा असतो अभ्यास कळतो आहे
हम्
नऊवीला र तू आता लहान नाही हा
का सगळं मग कर बोल रो. बोते होते पाय कायर नाही कोला ऑफिस मध्ये मेकअप करता. अरे. फॅमस प होत ऑफिस मध्ये मेकअप करत येत. सट सर कोर.
टकला मणूस
हासम्. होच ना. श धवंति आळवू. सॉरी नौकरी कर काी शादी क का अेर नाही ते ड्रेस सोचत तु बॉ र बॉोल र चठून ते एक दिवस पोर्णे करत. नाही म सड सुट्टी व हो. श्रुतीवेळी श्रुतीवेणी त्याच्यावरच राहते ानुतीवेळी त्यांच्या यातच राहते. शिव कोणात नाही फक्ष आण. हया म्हणून
ह.